हॅ हॅलो,
हा आवाज येतोय काय?
हॅलो,
हॅलो, हा आवाज येतोय का म्हटलं हा येतोय बघ,
कायतरी, इंटरनेटचा प्रॉब्लेम असावा.
आता तुलाच कॉल करणार होतो म्हटलं,
काय नाही जरा रेसिपी विचारायची होती ग म्हणून कॉल केलता तुला?
कुठली?
पनीरची विचारायची होती म्हणून कॉल केल तो त्या त्या
हॅलो,
हा आवाज येतोय का बोललो.
ब्रेक वाहलाय आवाज.
हम्म हम् हम् पनीरची रेसिपी वेगळ पनीरची रेसिपी विचारायसाठी कॉल करणार हो तो बोललो
हा हा सॉल्व केलं होत हा बनवणार आस
गुरुवारी बणवणाराय मग तेच म्हटलं आता मी पनीरच साहित्य वगैरे आणणार आहे ना आता बाजार करणाराय
का जाणार आहेस होय बर बर.
तेच म्हणलं कस पनीर बनायचं मी करतोय ग खरं एवढं काय, दोन पाकीेट
हम् काही नाही आधी बारीक म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे. बारीक पाहिजे मोठ पाहिजे त्या पद्धतीने ते चिरून घे पनीर. आणि ते आणले आणले एकदम असं घट्ट असते त्यामुळ हे करायचं थोडा वेळ असं पाण्यात वगैरे त्याचं पाकीट भिजवत ठेवलीस की नाही नाही की ते मऊ पडत. मग मग पडलं का नाही थोड्या वेळानं वगैर परत मग कट करून घ्यायचं व्यवस्थ स्थित कट करून झाल. त्याला तळून घ्यायच तेलात जास्त नाही. तळायच असं कुठेतरी फक्त अस जरास असं लालसर डाग पडे पर्यंत वगैरे असं तळायचं.
हा हा हा
कारण जास्त जर तळसणा म्ह ते असं रब्बर आपलं कस एकदम कठीण असतय कणी तसं होते मग परत शिजताना जरास अस आपण म्हणतो कणी गवळ गवळ भाजाय कस अर्ध कच्च वगैरे असं भाजून घ्यायचं तळून तेला आणि मग तसं झालं परत कांदा चिरून घ्यायचा बारीक तू कसं करणार आहेस म्हणजे मटर पनीर करणारायस का आपला पनीर टिक्का साधा
आपलं साधं पनीर टिक्का करणार हाय ग
हम् ब बर म कांदा ह बर कांदा कने तेला म्हणजे तळून घेऊन पण बारीक वगैरे करू शकतास किंवा डायरेक्ट आपण फोडणी कसं बारीक कांदा चिरून देतो का नाही तसं पण देऊ शकते तुझ्या आहे ना पाहिजे तसं कर म्हणज तुला तळून पाहिजे असेल तर कणी कांदा तळायचा आधी लांब लांब असं चिरून तळून घ्यायचा आणि मसाला असतो कणी म्हणजे टोमॅटो खोबरं लसूण वगैरे त्याच्याबरोबर मिक्सर ला बारीक करून घ्यायच
आणि जर नको असेल तर तर मग कांदा डायरेक्ट आपण तेलाला कशी फोडणी द्यायची तस फोडणी द्यायच तेला टाकून आणि बाकी आपली पेस्ट वगैरे जर करायच असेल तर खोबर ओल खोबर घ्यायच चांगलं म्हणजे असतील ओल खोबर लसनाचे एक सात आठ पाकळ्या म्हणजे आता तू दोन पॅक घेणार हायस म्हणून म्हणाल एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायचं आणि आपलं टोमॅटो खोबरं हेची पेस्ट करवून घ्यायची त्यानुसार म्हणजे तुला जेवढी ग्रेव्ही पाहिजे नाही तेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढ घ्यायचे
आणि मग च अ कांदा आपला अस भाजल्यावर भाजुन व्यवस्थित अस तेल सुटेपर्यंत सगळा मसाला भाजून घ्यायचा तेलात कांदा भाजून झाला कि सगळा मसाला टाकायचा आणि पूर्ण अस सुट सुटीत होईपर्यंत तेल सुटेपर्यंत भाजयच जास्त वेळ
हम्म
त्यात सगळं उग्रं असते ना ग आपलं खोबरं लसण वगे त्याचा वास वगैरे ते क क आता खली आलं ना तर तेच चांगले. परत त्यात हे टाकायचं सो पनीर टिक्का मसाला आणा म्हणज मी तर् वारून मला तव गे मिळतात पण एवढी काही चांगली नसतात.
हम्म हम् हम्.
मास्क तुम्हानातच घ्याय तुराफ म्हणजे मिळाला तर तुम्हाला तर पनीर टिक्का मसाला घेऊन ये हा तो मसाला वरण आधी चटणी टाकायची थोडी
हा
आणि नंतर मग तो मसाला टाकायचा मसाला टाकून झालं कणी भाजायच त्याला आणि थोडा वेळ
झालं की मग त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं एकदम थोडं असं पाणी सुटल्यासारखं नॉनव्हेज ला वगैरे कसे तस आणि मग परत पनीर टाकायचं ते पण असं वर खाली जरा करायचं वाफवून घ्यायचं जरा प्लेट ठेवून आणि मग त्यानंतर पाणी हा आणि म त्यानंतर वरती प्लेट झाकायची त्यावर, आणि प्लेट झाकली की मग आपण म्हणजे. पनीर शिजय थोडा जातेस तस आपण
हो.
हें करत करत सारखं उघडून बगयच तरी आधी मध्ये शिजले का हो मीठ वगैरे भरणं टाकलं तरी चालते थोड शिजत आल्यानंतर ते काय मग वगैर थडी घालायची अस करायच. झालं एवढंच मग सोबत तुला काय माहिजे. चपाती खायची असतील तर चपाती कर नसल रोट्या वगैरे कराय असेल तर रोट्या कर. रोटेचा वगैर काय माहीत.
हो.
तेच पनीर थोडं जारस असं येत नाही ओ म्हणजे कसं तणतय तर नाही तर व्यवस्थित भाजत नाही ना म्हणून म्हटलं. होय. केल तर करते का एवढं म्हणजे हे नाही झालेल. हा एवढं नाही खास झालेलं म्हणून विचारलं तुला
काही नाही असं जरी केली तरी छान होते फक्त एवढच की मसाला जरा जास्त वेळ भागेल. मसाला भाजला क नाही व्यवस्थित खमग असा कि मग असा काही नाही छान लागत.
हम्म हम्म हम्म हम्म.
मसाल्याकडेच लक्ष द नाही. बाकी
बाकी सगळं निवात बा
रत
निवांत आहैत टी व्ही बघत बसलेत सगळीजण आणि तुझा कॉललाय म्हणून आलोय बाहेर.
तू जाऊणज नाही चाल. सुरुवात सांगितल्या पद्धतीने ह अस व्यवस्थित एकदा करून बघ. ट्राय कर मला सांगत.
हा हा सांगतो की
ो काम आवरते मी हे पघ मजर ह बाय
बाय
पुन्हा श आ्र